हो हो येतोय माझं येतोय का तुम्हाला.
हो हो येते.
बोला ना काय करता.
हम्म बसले निवांत आवरलेय जेवण वगैरे सगळं.
अच्छा जय सगल जेवन झालं. बनवून आहजेच्छ.
हम.
बोला ना काय म्हणता.
बस काय चाललंय तुमचं दैनंदिन जीवन वगैरे.
हम् माझं काय घरी लवकर उठायचं एक्सरसाईज करायच्या वयान वगैरे. नाश्ता वगैरे करायचा. त्यानंतर मग बसायचं कामाला ऑफिसच काम आहे ना मला. वर्क फ्रॉम व करते मी तर मग त्यासाठी लवकर बसाव लागत. हम लॉगिंग लवकर करावं लागतं. म ते काम चालतं. माझा आहे अ आपल्या हे च इथपरम सहा आलेलं आहे.
ओके. मग डेली आहारामध्ये तुम्ही काय काय घेता भाज्या किंवा फळे?
अ, सर मी व्हेज आहे प्युअर, शुद्ध साखरी आहे मी. तर शाकाहारीमध्ये म्हणजे सगळ्या जे जेवण येत ते असतं आमच्या जेवणामध्ये, रोज एक वेगवेगळं काहीतरी.
ओके.
तुमच्या तुम्ही नॉनव्हेज वगैरे घेताय काय?
दोनही पण व्हेजिटेरियन पण आणि नॉन व्हेज पण दोन्ही पण.
हम्म.
म वेज मधे नॉनव्हेज मध्ये अल्म नॉनव्हेज मध्ये चिकन, फिश. मटण हे तर असतच.
अच्छा.
हम्म, व्हेजी अ व्हेजमध्ये तुम्ही कुठल्या भाज्या आवडतात?
वेज मध्ये मला, भरली वा कारल, गवारी. अशा भाज्या जास्त आवडतात पालेभज्या वगैरे.
हा अ त्यातल्या काहीची रेसिपी सांगू शकाल मला? एखाद्या तुमच्या आवडीच्या भाजीची, तुम्ही कशी बनवाल, बनवता.
आमच्याकडे भरली वांगी कशी बनवतात, ते मी सांगते म्हणजे माझं एकदम खूप जास्त आवडत आहे तर मग मी सारखि ती बनवत असते. आपलं नॉर्मलच म्हणजे, हे खबऱ्याची खोबऱ्याच जे कीस असतो तो, शैदानाचा कूट. जिरे, मोहरी, मोहरी का नाही फक्त जिरे आणि ते एक एका हितामध्ये बाऊलमध्ये ना हे घेतो काय म्हणतात अ शेंगदाण्याचं कूट थोडस खोबरं खिसलेल. आणि त्यामध्ये चटणी
चटणी, मीठ वैगेर चवी नुसार जेवढं लागेल तेवढं त्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आपलं जे हे असत तेल, तेलामधून तेलामधून हाय ना ते सगळं मिक्स करून घ्यायचं तेलाला आणि त्यामध्ये अ, ल म्हणजे वांगी आपण जे कट करतोय त्यामध्ये भरून घ्यायच वांग्यामध्ये. आणि नंतर न तेलाची फोडणी द्यायची. ल - लसूण वगैरे घालायचं फोडणीमध्ये, आणि म्हणजे आ पण हवं तर कांदा पण त्यामध्ये घालू शकतो लसून कांद्याची वगैरे फोडनी दिली की जे आपण आता भरल्या वांग्यामध्येे सारण वगैरे भरलेलं आहे. ते वांग, अ ठेवून घ्यायच एका साईड मधे व्यवस्थित. कडईमध्ये, अ आणि मग तेल उकळून म्हणजे आपण उम हे करायच तर पाणी वगैरे आम्ही नाही टाकत जास्त. एकदम खूप हा वाफेवरच म्हणजे त्याला शिजऊन घेतो. ते कस एकदम चवीला लागतं ना त्यामुळे. आणि खोबरं आम्ही जास्त करून गावीच राहते.
हां.
आणि खोबरं जास्त नाही का आलतो आम्ही त्यामध्ये म्हणजे कदी हवं तर रातो नाहीत कधी कधी नाही पण घालत, कारण खोबराने आणि थोडसं पित्त होतं ना. तबार मोग आणि ते टारगटऽ
हो, हो, हो मग गावी स्वयंपाक तुम्ही, आता आमच्याकडे आहे ना, वांग्याऽ च भरीत म्हणून एक बनवलं जात, आणि काळ वाटणातलीऽ वांग्याची भाजी बनवली जाते, आता काळ्या वाटणातली भाजी, ज्याला आपण कांदा भाजून घेतो. चुलीमध्ये जो विस्तव असतो ना,
हम्म,
त्याच्यामध्ये भाजून घ्यायच काळसर नंतर खोबरं भाजून घ्यायचं च अदरक, लसूण, आणि कोथिंबीर, सगळ्याचं अ भाजून, अ मिक्सर ला ग्राइंड करून घ्यायचं. नंतर मग तेल घ्यायचं, तेलात फोडणीत कडेपत्ता असेल जिरे, मोहरी, तडका देऊन, मग मसाला जो वाटलेला आहे पण कांदा खोबऱ्याचा,, तो परतून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत, मग वांग्याचे जे आपण कापऽ केलेले असतात ते, त्यात टाकून थोडस परतून घेऊन मगऽ थोडं पाणी टाकून घ्यायचं, आणि शिजले की रेडी होतय,, मीठ, थोडस मीठ. वगैरे चवीनुसार टाकून, आणि जे वांग्याच भरीत आहे, तर ते आपण वांगे कट करून घेतो, छोटे पीस वांग्याचे, कांदा कापऽ पुं गे तो, मग असेम तेलात जिरे, मोहरीचा तडका, लाल तिखऽ कट मसाले, आणि कांदा परतून घेऊन, अ कधी कधी त्याच्यामध्ये आम्ही कांदा पात जी असते ना,, ती पण टाकतो, कट करून छोटी, आणि वांगी परतून घेऊन मग ती वाज्ञऽ फेवर शिजवून घेतो, शेवदाणेच कूट, जो असतो तो आवडीनुसार टाकतो.
हम् हम्,
ह,
आम्ही, आम्ही पण भरीत बनवतोय, पण भरीत आम्ही तशा पद्धतीतन नाही बनवत. म्हणजे, चुली, चुली असतो, चुलीवर आता सध्या आमच्याकडे चुली नाही. अ गॅसवरतीच उकडतो, ते पूर्ण भऽ आपल्या बाजारला, किंवा शेतामध्ये जर आली असेल, तर ती पूर्ण भाजूनऽ तो सगळीकडून पूर्ण आपलं काळ होऊ पर्यंत असं,
हो,
आणि, मग एकदा का ते थोडस आतमधून शिजण्यासारखं आपल्याला समजल की मग ते एकदा त्या चा आहे का, अ स्ून चमचा ने, त्याला एकदम अशी बारीक करतो, ते वरचऽ काळ झालेलं टरफट काढून, आणि त्यामध्ये एकदम बारीकऽ चिरलेला कांदा, चटणी, मीठ आणि आपलं अ ह्याच जिरा्याऽ जिराची म्हणजे फोडणी देतो त्याला.
हो, हो,
तर मग ते तसं पण छान लागतं म्हणजे, खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचं,, कुठ का गर नाही वापरत नाही.
मी नक्की ट्राय करेल ही रेसिपी.
हो, आसं छान लागत ते पण. आणि तुम्हाला ते ऊडीदडाळचं बनवतात ते माहतय का, ऊडीदडाळऽ भरीय सारखंच म्हणजे ते लागतय, आपली जे उडीदडाळ असते ना, ती पण भिजायला घ्यालायची आणि, त्याला एक शब्द आहे, कायतरऽ आणि त्याला पण आहे ना, मिक्सरला बारीक करून घ्यायचं ते आणि बारीक करून घेतलं की कांदा मीठ. चटणी वगैरे अससं. त्या टाकून आपण भाकरी सोबत खाऊ शकते मस्त लागत. उडीद डाळीचे पण सेम तसं च.
हे नाही ऐकलेलं उडीद डाळीची आमटी बनवतो आम्ही. जी काळी डाळ असते ना त्याची आमटी बनवतो हमखास.
पापलेट ते पण एकदा करून बघावा. उडीदडाळ म्हणजे तेप छान लागत.
हो, नक्की, नक्की ट्राय करल मी, तुमच्याकडेऽ कुठले कुठले सण साजरे केले जातात.
मी क्चुली जैन. त्यामुळे आमच्याकडे महावीरची भिंती जास्त करतात फत. एकदम सगळे असं एकत्र ये आणि बा चि बसण आहे ते आम्ही सगळे करतो पण आमच्यामध्ये. काही लोक साजर नत काहीच.
हम् अच्छा ह् हम्. दिवाळीच वगैरे सण करतात आमच्याकडे दिवाळीचा सण असतो. सगळ्यात मोठं म्हणजे दिवाळीच.
हो आमच्याकडे पण दिवाळी आम्ही पण करतो दिवाळी साजरी. पण दिवाळीमध्ये आमचे जे हे आहे आमच्या देवाचं पूजन. ते आम्ही करतो.
हो हो हो पाडवा पाडवा.
हा पाडव्याला पण हि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आहे ना. अं हे आमच्या देवा ची पूजा करतो.
हो ते तर आम्ही पण करतो सगळीकड म्हणजे जे. आपले असतात घरात ज्वेलरी असेल. किंवा पैसे आणि लक्ष्मी म्हणजे आपण ज.. झाडू वापरतो ना झाडण्यासाठी त्या लक्ष्मीची तर मेन पूजा केली जाते.
हो त्याची पण पूजा म्हणजे करतोय आम्ही घरी तस. परत मग ब्रह्मदेवाचं ब्रह्मदेवाचं वगैरे पण पूजा. सगळ्यात पहिली पूजा ब्रह्मदेवापासून चालू होते.
आणि मग दुसऱ्या दिवशी एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी. लक्ष्मी पूजा होते्या आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी पाडवा होतो.
हो हो बर बर मग तुम्ही काय काय फराळ वगैरे बनवता.
आमच्याकडे सगळं अ जे ला डु. लाडूचे सगळे प्रकार बनवले जातात कळ्याचे लाडू म्हणजे बुंदीचे लाडू. अ बेसनचे लाडू त्यानंतर मग मुंगडाईचे लाडू.
मुघडाळीचे पण
हो हो आमच्याकडे बेसन जास्त पण माझ्या घरी बेसनच्याऐवजी मुगा डाळीचे लाडू जास्त आम्ही बनवतो कारण ते तबेतिला मग जसं आपण बेसनाचं बनवतो ना बेसनाच लाडू हो हो तसंच सेम
अच्छा म्हणजे मुगाची डाळ दळवून घेऊन ना मुगाची डाळ दळून घ्यावा लागत
हो म्हणजे भाजून घ्यायच्या आधी भाजून घ्यायची मुगाची डाळ आणि ती याला वाट म्हणजे मी गिरण ला जाऊन छोट पीठ करायचं त्याच पीठ करून आले क कि आपल्या तुपामध्ये भाजून घ्यायचं त्याला नाही मग तुपाच्या तुपाचाच पाक असं ना त्याला आपण म दुधा पाण्याचा पाक तर करत नाही
ह ह हो सेम हो हो
सेम पण ह्याच्या सारखेच लागतात बेसन सारखेच लागतात पण बेसन लाडूला कस थोडस पोट प्रॉब्लेम होतात ना गॅस वगैरे तर त्याला तसं काही होत नाही मुग. डाळीच्या लाडूला
अच्छा मी ट्राय कराल हे मी पहिल्यांदाच ऐकलंय मुगडाळीचे
हा का करून बघा छान लागत
नक्कीच नक्कीच म पावसाच्या पावसाळ्या त्याच्यामध्ये ठीक आहे
चालेल ह ह चाले बोलू पण
हो हो